हॅलो!
हॅलो! हा लागला मला कॉल..
हो लागला. हो हो.. बोला कि.
कस जस तीस पूर्ण झाले की लागत नाही ना?
यायचं जर राहिला असेल, तर येतात ना कॉल..
अच्छा! येता
इन हा इन्कमिंग जर अजून राहिले असतील,
हा..
तर येतात आता मला लावता येत नाही कोणाला..
हा तुम्हाला लावता बी यायचा नाही हे ना.. हा.. मग आवरलं का काम?
काम झालं बघा सगळं, आता चहा प्यायला या तुम्ही आमच्याकडे..
आता तुमचा चहाचा टाइम झालाय माझं अजून कामच चालू आहे..
तर चहाचा टायमिंग झाला नाही, पण पावसानि गारटले मी आता
अच्छा! पाऊस हे ना तिकडं म्हणून
खूप खूप पाऊस आहे, आम्ही पाचलाच घेतो चहा
हा हा..
पण आज पाऊस खूप आहे, हातपाय पण खूप गार पडलेत.
हा मंग काय तर? मग काहीतरी गरमागरम काहीतरी बनवा.
तो ते चहा पिला की आपलं बरं वाट
हा हा.
जेवलेलं असतं, जेवण झालेलं असतं.
मी आत्ता जेवण केलं.
काय बोलताय?
आज उशीर झाला ना मग ते नाष्टा केला ना किती तसचं होतं, म्हणून मी
का नाष्टा.
नाही नाष्टा रोज करीतचं नाही, रोजचं तर आमचा जेवणाचं टायमिंग साडे अकरा ते बारा असतं.
हा म्हणजे माझ्यासारखंच मी पण तसंच करते.
आणि संध्याकाळचं पण आमचं लवकर जेवण असतं आठ साडेआठ वाजेपर्यंत.
होय मी म्हणजे तुमचं अन् आमचं टायमिंग सेम आहे, म्हणजे माझं पण
जस रोजचा टाईम मतलब जेवणाचा तेच ये पण ते काय हो त एखाद्या वेळेस आपण नाष्टा वगैरे केलं की मग असं भूक लागत नाही.
भूक लागत नाही आणि काय होतं आपलं जेवायाचं टायमिंग आणि नाष्ट्याचा टायमिंग झालं की आपलं झालं ते खाणचं झालं सगळं.
हा ते तसं होतं. मग ते आज ते नाष्टा केलता म्हणूनच नाही तर इतक्या वेळ थोडी थांबते मी.
मला तर सकाळ पहाट लवकरच जसं असं वाटत कधी चहा प्यावा.
होय ना.
हम्म मुलांचा डब्बा बन बनवला ना मुलांसाठी चहा ते बनवला की माझा पण चहा मी बनवीत असते. ते बरोबर. हा आणि मग नंतर पूजापाठ वगैरा. ते केलं कि मग तर चहाबर काहीतरी खायचं आपलं, खारी म्हणा बिस्क ट, टोस्ट वगैरा हम्म.
देवपूजा वगैरे केल्याच्यानंतर मग खात असते चहा बरं, त्याआधी तर चहा पिऊन घेत असते.
होय.
हा.
तुमच्याकडं तुमच्या घरात म्हणजे देवाचं कोणत्या करतात असं म्हणजे जास्त?
दे महादेवाच्या मंदिरात जातो आम्ही, इथं जवळचंये महादेवाचं मंदिर एक दोन घरं सोडून.
होय का?
ते शिवपुरान ऐकतात का तुम्ही?
हो शिवपुराण माहितीय की ते इकडं आलते की पंढरपूरला आलते बघा ते सांगायला.
हा पंढरपूरला मतलब त्यांच च प्र, पंडित प्रदीप मिश्रा. सिहोरचेच ते.
हो, हो, बरोबर आहे.
शिवरला मतलब त्यांच, असं मतलब त्यांनी असं मोठं धाम बनवलंय कुबरेश्वर धाम.
हो का मी ते ह्याच्यावर युट्यूबवर टाकलेलं त्या सर्च केल, तर ना
हम्म.
हा त्यावेेळेस मी पाहिले द बघ ते
तर मग ती आम्ही गेलेलो सिहोरला तुम्ही नाही ना गेलेल्या
नाही नाही तिकडं, नाही हो तिकड आलच नाही आम्ही.
या कधी त्याचं, पण शिहोरच पण लैती कुबरेश्वर धमचं पण महत्व हे आहे वाटत.
हो रुद्राक्ष वगैरे मी ऐकून येते सगळं.
आणि मग ते जसं आपलं काही दुखणं वगैरे असलं तर ते रुद्राक्षाचं पाणी रोज अ तांब्यामध्ये संध्याकाळचं भरून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ती महादेवाच्या पिंडीला घालून ती पाणी थोडस आणायचं. आणि प्यायचं.
करता तुम्ही
हा, आम्ही रोज करतो.
होय, का
हा
मग तुम्ही, ते त्याच्या ते सांगतात. ते सोमवार वगैरे काय काय सांगतात. बघा ते मग ते ते करता का तुम्ही हा ते उमऱ्यावर काहीतरी ठेवायचं काहीतरी दिवा वगैरे, पुन्हा ते अस काहीत सांग बघा मग ते सगळं तुम्ही करता, का त्यांचं.
ते आपूर्ण पशुपतीनाथचा उपवास केलेय ना
हा, बरोबर पशुपतीनाथ.
ह पशुपतीनाथचे उपवास मी पण केले होते, तीन वेळेस केले
होय, का
आपलं असच, असंच खलते.
हा, हा
हम् आणि माझ्या मुलीला अशी खूप सर्दी राहायची, पहिलं पंधरा पंधरा दिवसाला, सर्दी व्हायची तिला
हा
आणि मग ते रुद्राक्षने तिला लही फरक पडला एकदम.
होय,
रुद्राक्षनी ती फरकपडला आता म ल ब नाही होत, जास्त सर्दी नाही तर पहिलं पंधरा दिवसात, न व्हायचीच सर्दी तुला
बापरल चांगला फरक पडला ना.
अ नाही का आपलं पोटातलं तर श्वास चलते.
बर, हा
हा तसं व्हायचं, तिला तर त्यालालाही फरक पडला तिला नाही आता रुद्राक्षाच पाणी देतोत, आम्ही रोज कंटिन्यू चालूच आहे.
होय म ते रुद्राक्ष त्यांच्या तिथनंच आणला, का कुठून आणला?
तिथूनच आणलेला रुद्राक्ष पैसे वगैरे काही लागत नाहीत. फ्रीमध्येच वाटेत हा फ्री मध्येच वाटत्यात रुद्राक्ष
होय.
हं. आणखीन काय? हा दोन वेळेस जाऊन आलेली मी
हं मग तुम्ही त्यांचच म्हणजे करता सगळं
हा करतो आता आपल्याच्यानी जेवढं घडल तेवढं करायचं उपाय जसं प्रदोषचे त्याचे अष्टमीचे असे उपाय सांगतात ते पिंडीवर हे ठेवा ते ठेवा हे चढवा ते चढवा
हो ते आलते ना त्यावेळेस इतके जण बायका ते करत होते ना ते सांगत होते ना प्रत्येक ह्याच्यावर उपाय
हा
खूप जण ते उपाय करत होते.
हा हा.
त्यावेळेस महादेवाला इतकी गर्दी, की आता पुन्हा कोणच जाईना तिकडं
हा ते जसं आता महादेवाला लय खूप पूजितेत मतलंब सगळ्या बायका मतलंब ते महादेवाची उपासना खूप करत्यात
पण तेवढ्या पुरत करून काय उपयोग आहे हो
नाही नाही नाही आम्ही तर माझं तर कंटिन्यू चालू आहे
हं तुम्ही कसं आता कंटिन्यू करता ते
मी काय लहानपणीपसनच करते मतलब मी दिवाबत्ती ते कराय जायचे लहान होते ना त्यावेेळेस पण हं. आणि आता मुलं पण जातेेत
होय ना.
हा दोन्ही मुलं शाळात जायच्या आधी एक तांब्या पाणी घालून येत्यात महादेवाला
अरे बापरे.
हा आणि मग जसं एक्झामच्या टायमिंगला ते आपलं ते नाही का बेलपत्तीला शहद मध लावून ते उपाय सांगतात
हो माहितीय, माहितीय.
हा ते पण करायला लावीेत असते मी.
होय.
हंम
बरे करतय आपलं, ते आलते ना मिश्रा त्यावेळेस बायकांनी तेवढंच केलं बघा महादेवाला जाणं वगैरे, पुन्हा सोडून दिलं सगळं
नाही नाही नाही नाही चालू ठेवायचं आपलं जेवढं होईल करता धरता पांडुरंग आपल्याला कोणतं पुण्य कधी कामात इन सांगता येतं का?
खरंय खरंय ते बरोबर आहे खरं बोलला ते.
चालूच ठेवायचं रुटीन आपलं रोजच तुम्ही कोणत्या मंदिरात जाता?
हं आम्ही साईबाबांचं करतो.
अच्छा शिर्डीला गेला असचाल ना मग तुम्ही.
नाही शिर्डीला नाही गेले. नाही, आमचं फिरणं अजिबात नाही कुठेही.
थोडंसं जायचं वेळ काढून.
आता जायचं, इथून पुढं जायचं थोडस.
हा हा थोडस आपलं म्हणजे मुलांना पण चांगलं वाटत.
हो हो तेवढंच आणि बाहेरचं पण कळतं ना जरा.
आणि माहिती पण माहिती पण होती ना जसं बाहेरची.
हो
कोणत रूट कोणत्या साईड ला काय आहे ते सगळं.
समजत ते
हा
मग अजून काय म्हणता?
काय नाही बघा निवांत.
निवांत आराम चालला असेल तुमचा.
हो आराम आहे आमचा.
ह हे काय आता माझं मी काम करीत करीत बोलते तुम्हाला. हा अजून. झा मतलब झाडून घेतलं. आता पोता लावायचं राहिलाय, झालं मग काम.
होय
हा
पोतं लावायचं म्हणजे.
म्हणजे फरशी पुसून घ्यायची.
त्याला काय म्हणायचं पोतं लावून घ्यायचं.
का पोछा.
पोछा लावून घ्यायचा.
हा
हम्म हम्म
हा झाडू पोछा, झाडून काढलंय आता
हा
उत्तीच राहिलंय
बरोबर आहे.
हा हा
खरेदी वगैरे तुम्ही कुठं करता?
हा
खरेदी वगैरे कुठं करता म्हणलं.
खरेदी वगैरे आम्ही जातो ना राजवाड्याकडं हा राजवाड्याकंड कधी तर मतलब हा भरपूर आहे खरेदी करायला आम्हाला जवळच आहे मार्केट
हम्म कपडे स्वस्त ना तुमच्या इथं?
कपडे ते स्वस्त हे ना आम्हाला इथ अ मतलब अ जवळच एकदम जवळ हाय जसं भाजीपाला वगैरे आणायला पण ते मार्केट पण तिथंच हाय सगळं आणि आणखीन दुसऱ्या ठिकाणी जायचं असलं ते पण जवळ हाय जवळ जवळच हाय असं
हू म्हणजे गावात राहताय तुम्ही प्रॉपर
गावातये म्हणजे तुम्ही ना
नाही आम्ही इंदोरला हाइत ना
इंदोरला पण तिथं असं गावात राहत ना म्हणजे आउट
नाही नाही नाही नाही सिटी मतलब शहर हे ना इंदोर
हा शहरमध्ये राहता बरोबर
हा सिटीये ना हा तुम्ही राहता तिथं पण सिटीचये ना
हो सिटीचये सिटीचये
हा तुम्ही आलेले जसं म्हणजे ती तुम्ही मगा म्हणीत होतात ना निकीता ताई
हा हा
हा तर त्यांची जी लहाणी वाली जावये ना
हो
त्यांचं म हा त्यांच म माहेर ये तर त्यांच्या लग्नाला आलते मी
होय का त्यांच माहेर माझ्या घरापासन जवळये
जवळये का
हो
अच्छा मग आता ते त हा हा
बोला की तुम्ही त्यांच्याशी सांगतील तुम्हाला त्या
अच्छा तर मग आता तुम्ही भेटतात कधी चालूच असतं येण जाणं सारखं
हो आज पण कोणतरी पाहुणे येणार हाइत म्हणल्या
हा पंढरपूरचे का काय पाहुणे येणारे हाइत मी कॉल केलता त्यांना कॉल करायसाठी पण जसं त्या म्हणल्या की मी नंतर लावते तुला
हू
हू
बरोबर हाय
हा मग अजून काय म्हणतात
आता सनाची तयारी चालू झाली असेल तुमच्या गणपतीचे वगैरे डेकोरेशन
डेकोरेशन मतलब आमचं एकदम साधं सिम्पल डेकोरेशन असतं जसं आमच जे देवारा आहे ना मतलब त्या जागेत आम्ही तेवढ ऍडजस्ट करतो जेवढी जागा आहे तेवढी मतलब हे मुलांच नाद असतो ना
हो बरोबरये की त्यांना आवड असते ना काहीतरी नवीन करायचं
हा ती मुलगा आहे ना तर करतो मतलब त्याला अ जास्त आवड आहे जसं काही पण वस्तू डेकोरेट करायची
हू हू
हम, झालाय का टाईम? झाला दिसतोय दहा मिनिटं.
बारा मिनिटा चा असतो.
हा, दहा मिनिटांचा असतो ना, बारा असततात
बाराचा आणतो.
नही मला तर ते